हॅलो.
हा बोल काय करायला
काय नाही बसलय बांधता तू.
काय नाही बसलय जे
हो ये जेवल की तू जेवलीस?
होय जेवलो काय काय खालणेस.
काही नाही वांगेची आमटी घेती आणि चपाती ह तुम्ही काय करता.
आमच्यात आज भजी केलेले
होय ब.
हा कांदे भजी आणि बटाटे भजी
हम्म दोन्ही पण गेलता.
होय.
हम्म मग कसं करताय तुम्ही म्हणजे ते खेकडाभजी वगरे वेगवेगळे असतात ना मग तुम्ही कसं केलता.
खेकडा भजीतसलं काही करत नाही आम्ही फक्त आज कांदा भजीच करतोय.
खेकडा भजी पण नाहीलात तुला माहित नाही काय?
नाही ग कस असतंय त्या
ते काय मला माहित नाही पण ते म्हणतात खेकडा भाजी खाय म्ह.
हा हा हा हा हा.
तू कस करतायस सांग बघू जला
अ बेसन पीठ घ्यायचं. बेसनपीठ मध्येस्त पाणी घालायचं.
कांदा म्हणजे काय बदल आहे तिची
कांदा भजी कांदा भजी
हा.
मग जर असं बेसन घ्यायचं त्याच्यात पाणी घालायचं. पाणी काढलं किंवा चटणी मीठ म्हणजे चवीनुसार घालायचं. परत मग त्याच्यात हे घालायचं सोडा जर असं घालायचं. जे आधी पाणी घालायचे आधी सगळं घालायचं. आणि मग नंतर पाणी घालायचं हा. मग सोडा घालायचा जरा मग पाणी घालायचं जरासं मिक्स करायचं जरासं चव बघायची म्हणजे मीठ जादा कमी काय आणि काय जादा कमी पडलय काय सोडा खरं जरा अस घालायच. त्यालाही घालायचं नाही.
होय का.
हम्म हा आणि मग कांदा अ कांदा असते क त असं बारी क तंबडा लांबडा चिरायचा आणि त्याच्यात घालायच. जे बनवलं आहे की नाही आपण त्याच्यात आणि मग ते जरा असं मिक्स करायचं आणि जरा एक दहा मिनटं ठेवायचं. म्हणजे ते एकदम छान होते असं आणि मग एक कढई घ्यायची त्याच्यात तेल घालायचं. आं
हम्म.
तेल घातलं किंवा जर असं ते तेल जर असं कडू तोपर्यंत थांबायच मग कडलं कि मग ते जे भज्जी असतात ब म्हणजे
पीट केलेल
पीठ बनवलं हा पीठ जे बनवलं ते घ्यायच जर असं असं हलवायचं मिक्स करायचं आणि एकदा आणि मग घ्यायचं आणि असं सोडायचं ते तेलात तेलात सोडलं की मग जर अस थांबायचं मस जरा हलवायचं लय करपुतापर्यंत असं थांबायचं नाही म्हणजे
हम्म.
लगाच काढायचं अस आणि मग खायचं
हा आणि
आणि काय नाही मग खाताना जरं मिरच्या ताळून घ्यायच्या म्हणजे मिर संगम आणि जरा जास्त मस्त चवेत बटाटे भजी बटाटे भजी कसं करायचं माहीत हाय. आपण आता मी सांगितलं कनी बेसन घ्यायचं त्याच्यात च चटणी मीठ वगैरे ते सगळं घालायचं हम् पाणी घालायचं ज आपण कांदा घालतोय की नाही तिथंच फक्त आपण हे घालायचं बटाटा म्हणजे पण बटाटा कस करायच ना आधी साल काढायचं त्याच आणि म्हणजे असं बरोबर अस आता आपण चिप्स पाडताना कसं करतोय बघ तसं करायचं खर जरा असं जाड जाड जाड करायचं हा आणि मग तस करून हा पीटात घालून टळायचे
हम्म
पण दात म्हणजे आम्ही कसं करतोय सांग तूझे जे घातलीस ते सगळं घालायचं आणि त्यात थोडं जर कॉर्नफ्लावर असलं कॉर्न फ्लावर घ्यायचं घालायचं किंवा तांदळाचं पीठ जरी घातलं तरी चालतंय
म्हणजे काय होतय त्याना
कु. रकुर होतात
कुर
म्हणजे असं हा खुशखुशीत होतात आपलं भजी म्हणजे हे केलं ना की असं मऊ होतात आणि हे थोडं म्हणजे असं कडलेलं तेल असत क नाही आपलं आता तळायला भाजे ठेवतोय आपण ते ते त्यात थोडे एक दोन चमचे तेल घालायचपात आणि जरा हा आणि जरा मिरची क हिरवी मिरची आपली असते ना ते एकदम बारीक एकदम बारीक तुकडं करायचं त्याच आणि ती पण त्यात जरा घालायची
हा हा मिरची पण घालताय मिरची चटणी दोनी पण
हा दोन्ही पण घालायच मिरची म्हणजे असही घालायची नाही एखादी मिरची घालायचं ब एकदम बारकी
हा हा हां
हम आणि कॉर्नो फ्लावर किंवा तांदळां पीठ घालायचं छान लागत
काय
कॉर्नफ्लावर किंवा गांदळाचं पीठ घालायचं ब
हा हा‌. हम्म आणि काय मग? मग वांग्याची भाजी कशी केल तीस?
मी नाय बाय गेली मम्मीनी केलती ग.
हम्म..
भाजी म्हणजे भाजी नव्हती गेली आमटी आणि भाजी सरबरीत केलती अच्छा हा..
आणि
मग.
खेकडा भजी म्हणजे अग कांद्याची भजी.
होय कांद्याचीच भजी असत्या पण त्यात भरपूर कांदा असतोय.
ह मला पहिला खेकडा भजी म्हणजे खेकडा भजी म्हणजे ते वाटलं आपला खेक खेकडा असते माहिती हाय काय? आता आपण कसं बटाटे घालून भजी करतो. ते तसं मला वाटलं खेकडा घालून भजी करायची.
हम्म नाही नाही कांदा भजीच असत्या पण ते जास्तीत जास्त कांदा घालतात त्याला.
हा हा आणि काय मग?
आणि काय नाही मग तुम्ही म्हणजे बाहेरन म भजी आणत नाही का विकत?
बाहेर ना ते नातोय कधी कधी पण जास्त पण बाहेर चांगल नसते की मग तेच आपण घरात बनवून खाल्लं की मस्त
हम्म.
भरपूर करून भरपूर खाऊ शकते नाही त्यामुळे मग.
होय पण असं बाहेर सारकी आपली घरातली टेस्ट होतच नाही का नाही.
होय होय.
जरा वेगळी होत्या.
हम्म बाहेरच थोडं छान असं मस्तपैकी होते.
आणि बाहेर भजी संग जला चटणी वगैरे देतात, मिरच्या देतात, हे सगळं आपल्याला करायचं काय होतच नाही.
हम्म.
हम्म. त्यामुळे कधी तर बाहेरन पण खाऊन यायचं म्हणजे तेवढच छान वाटते.
होय जरा चव आणि तोंडाला जरा आणि चव येत नाही बाहेरच जरा का खाल्लं की.
हो. भजी वडापाव वडापाव तर मला लय आवडते तुला आवडते का नाही?
मलापण लयी आवडते की. छान लागते पण मला अस वडापाव जरा चटणी असली कि नाही त्याच्यासोबत जस खोबऱ्या टाईप खोबऱ्याची चटणी टाईप अशी चटणी असते माहिती आहे ती असली कि म मला खायला लई मजा येते म्हणजे लई छान वाटतेय.
हा हा ते आमची ते असं वड्या साबर असत ना भजी म्हणजे त्याच्यात त्याच्याबरोबर दिलेली चटणी चटणीवाडा वेगळा असतोय म्हणजे अस असतो का त्याच्यासोबत दोन ब्रेड आणि चटणी असे वेगळे असतात.
हा हा.
पण ते जरा महाग असते पंचवीस रुपये ला असते अग ती प्लेट एक.
हा हा. हम्म मुला आणि काय मग काय चालूय काय?
तुमच्याकडे कितीला मिळतात भजी?
आमच्या इथं काय म्हणजे असं घेईल ते काय एक प्लेट काय तर तीस चाळीस रुपयेला साधारण असेल वीस पंचवीस तीस रुपयया ला साधारण असेल
हम्म आमच्या इथ पण तसाच आहे होय तसच आहे की पण वडापाव जरा महाग झाला म्हणजे आधी दहाला होता नंतर बाराला केलीत पंधरा रुपयालाय हा
साधा घेतला की बारा रुपये आणि चटणीचा नाहीतर असं दुसरा असतातच की म्हणजे असं वेगवेगळं हा मसाला वगैरे ते त्यां मग पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये असं असत
आणि अगं छोटंच असतात लई मोठं काही नाही आणि पंधरा रुपये आणि वीस रुपये असते
हो
आणि पंचवीसचा एक का असतोय ना तो म्हणजे तो खाल्ला घे पोटच भरते मग त्याला जेवण पण लागत नाही काय
ह आणि तो पंचवीसच्या मानान तो छान पण असतो एकदम असा चवीला पण अस त्याने का खाल्लं की असं पोट भरल्या गत पण असं वाटतं
हम्म आमच्या इथ तसा अवंती वडा ह आहे बघ म्हणजे लई फेमस आहे तिथे सगळे जण तिथलाच घेतात इचलकरंजीत
हा हा हा
पंचवीस रुपयाला आहे आणि एकदम म्हणजे टेस्ट पण छान आहे आणि मोठा एकदम बोट पण भरतय
ह हां
हम्म पर दत्त वडा फेमस आहे तिथं काय साधा म्हणजे वडा म
तुम्ही मग घरात करते का नाही वडापाव वगैरे
वडापाव नाही करत मी भजीच करतोय
हा
हम् तुम्ही करताय वडापाव घरात
नाही नाही म्हणजे कधी करत नाही कधी तर असं एखांद्या वेळेस करतोय आमचा गाडा आहे की होय आम गाडा आहे मग त्याच्यावर लागतंय मग कधी कधी करतोय
हा हा
हम्म
तशी म्हणजे बाहेर का त्यांच काही म्हणजे वेगळं त्यांनीत घालत असणार त्यामुळे त्यांची तशी टेस्ट होत्या ग
आणि आपलं कसं असं काळपट होतात बग जरासं आणि बाहेरच असं पिवळ जर असं छान दि
दिसतय आणि कशी कुरकुरीेत होतात त्यांच म्हणजे असं आपण किती काही केलं तरी पण म्हणजे कसं त्यांच्यासारखे होतच नाही
होय
हम्म तू कधी तरी ये आमच्याकडे तुला घेऊन जाते
होय, होय येतोय.
हम्.
हम्म.
चालतय ठेऊ म?
चालतंय, ठेवू काय मग, टाइम संपला.